हां हां कट झाला वाटत फोन आवाजचं येत नव्हता.
हा हा
हां. ते नाही मी म्हंटलं अस कॉलेज करत, जॉबच नाही का विचार करत असं बोलले,
हा करत होते, ना आता दोन वर्ष झालं करतत ते मग आता बंद केलंय ना ऍडमिशनचं जरा प्रोसेस असल्यामुळे जरा बंद केलंय.
हां हां हां हो बरोबर एकदा जॉब जॉब कराले की बाकी की नाही मग कशामध्ये वेळ मिळत नाही.
हां मग असं होतंय मग दोन वर्ष कॉलेज करत करत केले, मी जॉब
हा हा कुठं केला?
माझं इथं पहिलं होत ते ह्याच्या मध्ये हार्डवेअर मध्ये होते अकाउंटिंगला. म तिथे एक वर्ष केली मग तिथून थर्डइयर ला गेल्यानंतर तर मग दुसरीकड वकिलाकडं केल मग एक वर्ष, कॉन्सलटिंग कॅन्सलिटिंग च्या हाताखाली खाली जीएसटीच्या ऑफिस म मग तिथ एक वर्ष केले. मग तिथून मग आता म्हटलं ऍडमिशनच बघायला पाहिजे. जॉबला गेलं तर मग जॉबवर पण कस रविवारी सुट्टी असत्या फक्त
होय बरोबर आहे की.
मग रविवारी कॉलेज बंद. मग जायला भेट ना कॉलेजमध्ये त्यामुळे मग बंदच केले मी जॉब
हा हा हा कुठं राहता तुम्ही
मी इचलकरंजी मध्ये राहते तुम्ही
मी कोल्हापूर.
हा हा.
हम्म.
ह कुठे फिरायला वगैरे गेला होता की नाही.
फिरायला काय रंकाळा पन्हाळा हेच अ मी पण कसं मला छोटी मुलगी आहे ना सहा वर्षाची मग ती आता पहिलीला हाय.
हां.
मग तिचं स्कूल. परत माझं ऑफिस त्यामुळे सुट्टी नाही भेटत जायला मग गेलं तर असं रात्र त्रीच वगैरे जाऊन येतो.
हा हा.
हम्म.
मग कागलचा पाजर तलाव बघायला गेला होता की नाही?
नाही अहो जायचं म्हणतोय आम्ही मैत्रिणी प्लॅनिंग करतोय पण काय अ म्हणजे आता आम्ही पाच सहा जणी आहे. कारण एकीला जमतय तर एकीला जमत नाही. असाच प्रॉब्लेम व्हायला लागलाय. हा आणि सगळ्या मॅरीड असल्यामुळे ना सगळ्यांना सगळी जबाबदारी सांभाळावी पण लागते.
हो घरचं पण बघायला पाहिजे ऑफिसच बघायला पाहिजे
त्यामुं वेळच भेटत नाही एक तयार होते तर एक नाही मग ्ल केल्या पाच सहा एकत्र गे तर एक्र भेटण पण होतोय ते होय
हो
तुम्ही गेलेला का नाही कुठे फिरायला
आम्ही काय मा मामाच्या गावीत एवढंच उन्हाळ्या सुट्टीत
होय
हम्
हा हा हा पाहिजे फिरणं थोडंफार तरी
थोडंफार तरी पाहिजेि म्हणजे ते जरा वातावरण बदलते ना तला पण जरा बर होत अ जर हवामानात बदल झाला कि आपल्याला पण जरा बरं वाटत
होय तेवढं चेंज माइंड फ्रेश पण होते
होय मग महालक्ष्मीच्या मंदिरात वगैरे गेल जाग असेल तुम्हाला सारखं जाणं होत असेल
मी जाते की आता परवा अधिक महिन्यामध्ये पण गेले होते ते पालखी वगैरे असत ना हा मग गेले होते महालक्ष्मीला पण तिथं पण छान आहे सगळं एरिया पण आ ता आणि नवीन अ सुधारणा चालूवा आहे तिथं बांधकाम वगैरे केलं आा
हॅलो
हा
दुपारचं जेवण पण असते ना तिथे
हॅलो
दुपारच जेवण असतं ना तिथं मंदिरात हा
प्रसााद
प्रसाद असतो ना
हा
तिथलं पण जेवण छान असतय
छान असतय आणि तिथं आता परवा तर कलश पण बसवला ना ते पण बघायला गेलो होतो छान केलंय तिथं होय आणि त्यानंतर अ तिथं आता नवीन बांधकाम पण चालू आहे त्यामुळ मस्त तटते बघायला तुम्ही आलेला का नाही इकड कधी
दोन तीन महिने झाले मी पण म्हणजे फार मस्त वाटतय महालक्ष् मंदिरात बसल की छान वाटतय असं प्रसन्न वाटतय
होय आणि दर्शन पण असं व्यवस्थित झालं तर
हा बरं वाटतय हा गर्दी गर्दी गर्दी गर्दी जरा जो चार नंतर गर्दी असते सोडा मंदिरात
होय आणि कस बाहेरगावची पण येतात ना त्यामुंळ कंटि कंटिन्यू गर्दी असतेच असं कधी गर्दी नाही असं कधीच होत नाही
हा कसं होतंय संध्याकाळी चारला क नाही तिरुपती बालाजीसन लोक काही ना ट्रेन तिथं थांबत्या ना कोल्हापुरात
हा हा होय होय
ते कोल्हापूरात ते बालाजीला गेले की पहिला अंबाबाईला जायलाच लागतय ना मग ती डायरेक्ट लोक काय करतात कोल्हापुरातन आंबाबाईला जातात त्यामुळे आंबाबाईला गर्दीच होत्या
होय होय होय
ते बालाजीला गेले की अंबाबाईला जायला
लागतय हो हो हो.
हम् त्यामूळ चार नंतर जरा गर्दीच सकाळी एवढं काय वाटत नाही पण चार नंतर भरपूर गर्दी असत्या.
होय होय आणि कसं होतंय माहिताय काय आता आम्ही इथल्या इथं इथं आहे त्यामुळे आमच सारखं जाण होत नाही कारण इथ काय अस होतय काय पण बाहे हा बाहेरगावची एवढी लोकं येतात ना असं एक एकदा तिथं गेल्यावर वाटत तर एवढं लांबनं लांबनं लोक येत्यात आणि आम्ही आम्ही कधीतरीच येतोय हा.
ते असं
हा आता माझं माहेर पण इचलकरंजी ना.
हा हा.
हा मग तिथं पण अ अ फिरायला तिथं आलं की असं जास्त गावात वगैरे येतोय.
हा.
हा छान वाटत तिकडं पण आलं की आणि तिथं कसं अ आता बागेतमध्ये पण चांगलं चांगलं केलय होय होय हम्म
इचलकरंजीत गमतय काय गमण्यासारखंच आहे इचलकरंजी काय वाटत नाही इचलकरंजीमध्ये इथून जरा आलोच इथल्या इथ इचलकरांजी म्हणजे हे इथं म्हणयात सांगतात एकीकड असतातकडे एकीकड लोक. पाच मिनिटात येतो म्हणतात त्यांनी असतात गावात न चक्कर मारून येतात.
होय.
तुम्ही काही जगांनमधी राहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला पण माहित असणारच.
माहित आहे होय.
करतात लोक. पण इतचलकरंजी मध्ये भारी वाढतय ज्या वेळेस माग बंद असतात का त्यावेळेस असं इचलकरंजी शांत असत.
शांत आहे होय होय.
ज्यावेेळेस लाईटे गे माग बंद आहे समजायचं त्यावेळेस समजायचं लाईट गेल्या तोपर्यंत म्हणायचं नाही. लाईट आहे लाईट गेली का नाही ते हम्म.
तुमच काय कार का नाय
नाही नाही आमचा काही कारखाना नाही आम्ही घरच असतो पप्पा जातात ना कामाला ते शेजारी कारखाना्या आहेत आमच्या इथे.
हा हा हा हा हा.
हम्म.
आमचा पण आमच्या काकांचा आहे कारखाना.
हा.
चुलत्यांचा
हा हा.
तिथ आलं की नाही एकदम असं गजबज गजबज वाटतंय कोल्हापूरमध्ये एवढं शांत आहे ना. खूप शांत आहे कोल्हापुरात.
हा ते शांत माणसाला असं न अश्या जागेत आल्यावर जरा वेगळं वाटतंय पण आपल्याला असं शांत ठिकाणी गेले की आपल्याला करमत नाही.
करमत नाही होय मला पहिलं असंच होत होत. ज्यावेळी लग्न झालं त्यावेळी इकडे एकदम शांत वाटायचं मला अजिबात करमत नव्हतं पण आता इचलकरंजीत आलं की नाही ते दंगा दंगा वाटत कारखान्याचा.
आवाजाची सवय असली की मग शांत ठिकाणी गेली की जरा वेगळं वाटतय.
होय.
हम्म.
बाकी कॉलेज कुठे झालं मग तुमचं?
माझं इथं व्यंकटेशला गोविंदरावच्या इथं.
हा हा हा आम्ही कन्या कॉलेज ला होतो.
हा ह.
हम्म.
हम्.
आता माझं पण प्लॅन चालू आहे एम कॉम ला ऍडमिशन घ्यायचा.
हा.
अ माझी मैत्रिणी एक आहे ती आपलं डांगे कॉलेज नाही का हातकरणंगलेत
हा हा हातकरंगलेत होय.
तिथ हा तिथ ती अ म्हणजे टीचर आहे. आमच्या बरोबरीचीच ती मग तीने एम कॉम वगैरे करून एक्झाम दिली आणि आता टीचर झाली मग ती मला म्हणते ना की जॉब करत करत तू पण एमकॉम पूर्ण कर. आणि एक्झाम वगैरे ते मी आहे टीचर साठी तु अप्लाय कर असं म्हणते मला.
हा हा चालते की मग.
हा मग तेच ते ह्या वर्षी अ करायचं ऍडमिशन असं प्लॅन चालू आहे.
हां म्हणजे पार्टटाईम वगैरे केलं तर चालते कींवा एक्स
चालतेय हो हो हो हम्म.
म्हणजे तुमचं कसं घरच सांबाळत म्हणलं तर एक्स्टर्नल चालते एक्झामच्या वेळी जरी गेलं तरी चालते ना.
चालतेय हो,, तसच आता, तसच प्लॅन चालू आहे.
हा हा,
आणि कसं होत माहितेय काय? हे मी जॉबला जाते, इथे एवढं पेमेंट नाही आहे ओ. आता मी पार्ट टाइम करते बघा दहा ते दोन, पाच हजार पगार आहे फक्त.
हा,
आं,, मग एक मिनिट ह, हा येऊ दे पिल्या फोन,, येऊ दे सोड. मग फुल टाइम केलं तर बारा तेरा हजार पर्यंत जातेय, पण कस ते पूर्ण दिवस तिथं जातोय. मग परत घरी येऊन, घरचा आवरायला एनर्जी राहत नाही ना.
होय.
आणि त्यात लहान मुलगी म्हणल्यावर तिचं सगळं करावं लागतय. मग त्यापेक्षा, मी विचार हा, मग त्यापेक्षा मी विचार करालोय की आता कॉलेज केलं एक दोन वर्ष एकदा तीथ एक्स्टर्नल अ म्हणजे एक्स्टर्नल कॉलेज केलं आणि एकदा म्हणजे मैत्रिणी काय म्हणते मी करून देतो तुला ओळ खिन जॉब वगैरे बघतो तुला असं म्हणते. मग ते कसं कॉलेज वर आपण ट्रेनिंग वगैरे केलं ना एक वर्षभर तर बरं पडते ना. टायमिंग पण कमी आणि पेमेंट पण बरोबर जास्त, व्यवस्थित पडतय.
होय,
हां,
हो.
ह
बरं पडतं जरा शिक्षण झालेलं असलं की मग. जॉब पण तस भेटतात ना आपल्याला. हां.
आणि कसंय आपण एवढं कष्ट करायचं आणि पगार कमी म्हटल्यावर मग ते कस होतय ना,, हा म्हजे हां,
हं,
बाकी काय म्हणताय अजून?
बाकी काही नाही बगा,, निवांतच आहे.
हा, हा, हा जेवण?
ह, जेवण आता करायचं, तुमचं?
जेवले नाही अजून,, बनवून झालेय, मिस्टरांना डब्बा दिलाय. बनवून झालंय,, आता पिल्लूच आवरायच. हा, हा, हा हा
हां, काय घरीच असतोय,,, त्यामुळे सारखं सटर वटर काही ना काही तर खायला चालु असतय,, त्यामुळं मग जेवणाकडे जास्त लक्ष देत नाही असं होतय.
ते असंच आसतय, ते ज्यावेेळेऽ आपली सिंगल लाईफ असते ना,, त्यावेळी सगळं असं असतय. मी पण अशीच होते,, सगळ्या गोष्टीसाठी ह चटपणा मला,, हां,, मी तर माझ्या याला फार दमवलंय,, जेवणाच्या बाबतीत,, आता लग्न झाल्यापसून मला एक मुलगी झाल्यापासून समजायला लागलेय. कस असतय,, आई म्हणजे काय? हां,, ह
जोपर्यंत आपण, जबाबदारी पडत नाही तोपर्यंत आपल्याला काही समजत नाही.
नाही, नाही, होय.
असं होतय ना.
हम्मळ
उसाव आपलं आठवत्यात दिवस, कि बाबा, हां
चा डब्बा वगैर करताना, मला माझंच आठवतय म्हणत्यां की माझी आई पण मला असं करून द्यायची असं.
हा हा
हट्ट पणा फार हेच हेच नको तेच नको असं आणि आता मी माझ्या मुलीला म्हणते सगळं खायच. हा सगळं खायचं माझी आई म्हणत्या तू किती नाटकं करत होतीस. तिच्यासारखंच कि तू पण ती पण आस बोलते.
आता माझी मम्मी पण म्हणत्या तुझी लई नाटक आहेत लग्न झालं की कळणार आहे तुला आता काय समजत नाय. नाय जरा लग्न होऊ दे म कळतंय असं म्हणत्यात.
हा
हम
हम काय म्हणताय अजून
काही नाय बघा.
हा
काय झालं
न्हाय न्हाय काय म्हणताय. म्हणलं
काय नाही बघा.